हॅलो
हा येतोय आवाज ऐकू?
हा आता येतय बोला.
हम्म ते काय स कंटिन्यू लागत का नाही कोणास ठाऊक आधी केली मी कंटिन्यू लागली
हा काय माहित?
माझं पण आता साडेतीनला कामाला जायचंय खर मम्मी नाहीय ग घरी.
हा मग सुट्टी घेतलाय?
सुट्टी नाही मिळत. अर्धा तास उशिरा जा म्हणल्या पण मम्मी हिला घेऊन जाईल मग मी जाईन असं...
हो हो चालते चालते. आहे बघा खेळायला लागल्या. होय होय....
कधी घेतलंय ते?
ते झालं की आता चार महिने झालं ते... चार तीन महिने झाल घेऊन.
बर तिकडं राहायला गेल्यानंतरच घेतलाय काय?
हो
हं हं आणि काय काय तुझं काय चाललंय मग?
काय नाही बघा हाय सर्वज्ञा काय करायला लागली...
झोपल्या बघ.
झोपल्या अजून?
होय. उठत्या मधन उठ त्यामुळं तिला झोपवायला लागतंय मग तसं कोण जर सोबत असेल तर झोप नसेल तर मग ही तासाभरात उठुन बसते मग....
हा हा
आणि तुझं काय मग काय कोर्सेस वगैर ऑनलाईन काय करणार आहेस पुढ?
हाय आता इथं पार्लरच बघायचं म्हणते हॅलो
चालतय की तू तुझ स्नेहाचं डोकं पण म्हणजे त्यात आहे ग की तुम्हाला मेहंदी पार्लर मेकअपच तर जमत हेअरस्टाईल वगैरे...
हो हा...
ते भारी आहे बाई तम... आमचं नाही तेवढं हलकं डोकं...
बघायच आता तेच शिकायचंय..
कर कर कर प्रो..... पेश्न एकदम छान असा शिक बघ..... म्हणजे ऋतियाजचं लग्न मम्हण त्याच्यानंतर घरात.... तुझ्या लग्नात तुझं म्हणजे टेन्शन नाही पार्लर वालीच आहे
हा
म आणि काय चाललंय
कायणी बघा निवांत...
सकाळपसून एवढं बोललोय ना काय आता... काय बोलायस पुढे सुचेन ना त्यातच मम्मीचा फोन पण यायलय मग बहुते त सर्वज्ञा वगैरे न्यायला आली असेल..
हा हा
चलू शकत नाही ना मी....
हो हो होय
हम् मग तू कुणाला? काय? कस? कॉल करतेस ग्रुप म नंबर घे लेडीस जे कोण आहेत त त्यांना कॉल करून विचार पहिला साधा कॉल करायचा....
हा
म्हणजे जे ऍप ची कॉल आहेत ना ते वायपट नाही घालवायचे... एकदा ते म्हणजे काहीच नाही बोलल तरी कॉल सबमिट करायला लागतोय...
हा
त्यामुळे साधा कॉल आधी करायचा..... आणि तुमची भाऊजीं ज... तिचा नंबर आहेच की ग....
नाही येत ना अजून
अग त्यांना टास्क आलाय की नाही हे महत्वाच. बाळ
हा मी दिलं मी केलेलं की जिजीना... जिजींना केलेलं की.... हम् आता एक टास्क केला, ते हम् एक टास्क केलाय ते जीजुना चला तिला आता करायचं बघा ते
ज्यांच्या ज्यांच्याकडे हे पहिल्यांदा आले का कन्नड बोलत तथ सगळ्यांना कळलं
आपलं काय मराठीच असलं, मराठीचं नाही ना ग आलं तुला? मराठी मग तू मला करू शकली असतीस ऋतजा करू शकली असतेसी ट्रेन ले सहा कॉल पहिला त्यां ते सहा पूर्ण
हा
आणि हे माझ्याकडे ऍप आहे, खरं तुला पटणार नाही चिमू आम्हाला कॉल कराल टाईम नाही एकामेकाला अस वाहिलंय आता तुझ तुझा हा झाला कनी एक शिल्लक राहतोय म तो एक ह्यांना जातोय. करणारे
हा हा चालते ग म खाल्ल्या हाय, खाल्ल्या खेळायला लागल्या आता झोपवायच जरा तिला
होयच की
साडी किती वाजली ग. पावणे चार वाजले की,
हम् मग आणि काय म्हणताय?
काय नाही म चाललंय ढिगी ढिगी ढिगी तुला माझा आवाज क्लिअर येतोय ना का बारीक केलेलं हम हम् हम् म यांना पण सहा कॉल करायचे होते त्यातले चार-तीन झालेत अजून तीन करायचे आहेत टाइमच आहे आम्हाला एकमेकांना कॉल करत बोलत बसायला अस
हम् ह् ह हम् ह
माझा स्नेहा कधी येणार आहे तो येऊन सोडणारस तिला
नाही तिलाच बोोलवले आम्ही येमून सांगितले बघा आता काय करत
येऊ देत की चार दिवस ते पण....
होय सांगितले तिला येम बाई म्हणून ती आता आताच तिला घेऊन यालत तर मग ती म्हणली ते आता काय नको आता पेरणी वगैरे चालू आहे त्यांची... पाऊस पडला ना.... करतात मगमी आता काय नको मग झाल्यावर येतो म्हणले
होय बरोबर आहे
मग आणि उगचच आता ते आता घेऊन जायचं दोन दिवसच सोडायचं त्यांनी पेरणी करणार आहे य.... बाई ये बाई म्हणून लागतात... म्हणता मुळ त म सांगितली गे
बरोबर आहे का आलं तर चार दिवस समाधाना राहता येत नाही ग
होय
अ
दोन इथं आली की दोन दिवसात म्हणजे लगेचय
हम्म त्यांना त्यांना पण करमत नसेल ग
होय काय होतं माहती काय जिजुनच म्हणजे जेवणाचा ज हाल होतेय त्यामुळे त्यांनी नाही म्हणतात पाठवायला
ते हिच्या म्हणजे हातच बस
हा बसलं आणि कसं तिने कस करतात का भाकरी आणि एक भाजी केली की झालं त्याच्यावर भागवतात ते मी जास्त काय करत नाही हिचं कसं सगळं कर्ज नाही.....
भाजी सुक पातळ हा
करते त्यामुळे येत्यात त्या...
एकदम बरोबर झालं बघ मम्मी पण गेलेली जरा बाहीर आता मम्मी पण येत असेल.... ते.... मम्मी ककडे इला द्यायचं आणि जायचं मेडिकल मध्ये फोन करून सांगितलं उशिरा..... र येणार आहे.... त्यांनी पण ओरडलेत असं उशीरतेने जाऊ नका.... कासारणीला हा म्हटलेलं.... काय सांगू?
होयंच की
काय करता पण येत नाही अ लगेच
बघायचय
मामा सकाळी गेला की संध्याकाळीच येतोय.
होय त्यानी सा साडेसातला येतात बघ सकाळी जातात साडेआठ पावणे नवला त्याच्यावर रात्री मग आले की तिला जाऊन घेऊन मगच येतात इकडं मग माझं मी जाऊन डबा नाही घेऊन जात नाही सकाळी सकाळी की नाही..... किती वेळा सांगितलंय डबा घेऊन जावा नाहीच म्हणत्यात मस सकाळी दोन भाकरी किंवा दोन चपात्या खायला देते डायरेक्ट....
मग डायरेक्ट संध्याकाळीच
हा त्याच्यावर डायरेक्ट संध्याका आइच
आधीमध्ये काही खात नाहीत.... कोरडा काहीतरी बिस्किट वगैरे... ते पण नाही म्हणतात.....
अहहह
मग काय आता घेऊन जात नाही. ऑफिस मध्ये सगळे ओरडतात. सगळ्यांना काय वाटलंस बायको जेवन.....
तसच वाटणार की मग.
मग ऐक... मग मी काय पोहे नाश्टा उपीठ वगैरे असलं काहीच करत नाही डायरेक्ट डायरेक्ट भाजी आणि हा भाकरी आणि.. चपाती मग आंबोळ्या आंबोळ्या लई आवडतात म्हणजे आंबोळीचा ड आंबोळीच जेवण असते म्हणजे करते ना त्यावेळी मात्र हित खाऊन आणि दुपारी गरम करून नेऊन द्यायला लागतात बघ....
हा हा हा
हम्म, म त्यावेळी जातोय एक वाजता जातोय त्यांना डबा देऊन त्या ऑफिसमध्ये सगळे बाकीच्याना पाहिजे असतात ना. जेंव्हा पण आंबोळ्या करूयात त्यावेळी घेऊन जा नेऊन देऊन येते मी अनेकदा दुपारी मग त्या दिवशी काय करते? हेन्ना सकाळी जाऊन सोडून गाडी परत घेऊन येते. एक वाजता परत जाते ऑफिसला त्यांच्या दबा देऊन येते. आणि मग मीडी मी गाडी घेऊन जाते. नाही येतात त्यांचं त्यांनी कस तरी हम्.... अस. लय व्याप होतय अग.
हो.
म न्हाई मग इतर वेळी कसं हेंच हेनी गाडी घेऊन जात्यात त्यामुळे मला दिवसभर कुठेच जाता येत नाही. एक मिनिट अं.
हां.
झाला बाई आठ मिनिट अडतीस सेकंड झाले. तरी सर्वज्ञ दोन वेळा उठलेली. आणि त्याला झोपवले जर आम्ही झोपल्याता.
हम्म-हम्म.
मी पण जेवले तसे आडवी पडले बघ. पोट केवढ अस म्हणजे सारखं झालय अग
हम्म
मेडिकलला तर चालत जातस सोड
हा खर ऊन केवढय खूप आहे छत्री घेऊन जात जावा
कुठ नाही जात? आता सध्या माझ्याकडे छत्री नाये चा तसच जाते मग स्टॉल वगैरे बांधताना जाते काय करायच म छत्री घ्यावीच लागणार आहे म तू काय करायची बाय छत्री घ्यायलाच लागणार आहे कारण कस आता पावसाला तर घ्यायलाच लाग बघा की इथन मेडिकल ला जायच म्हंटल ना रिक्षा नी तरी बी एक पण पाच मिनिटांचं अंतर चालत जायला लागत्या काय मग रिक्षा मिळते मग तिथन दहा मिनट चालत गेल की की हेच ये मेडिकलच ये मग ते दहा रुपये कशाला घालावा मी म्हणते ह हेनच जाते बाई
जवळच आहे ना आसपास?
आपल दत्त मंदिर आणि घर एवढ हा ह मग चालतच जात
काय म्हणलीस
मग तरी हाय म्हणल
होय होय आहे आहे. बस चालते की ओ मग
हो हो हो हो चालत